नमस्कार मॅडम. मी मी. का रॅपच्या टास्क बद्दल तुम्हाला बोलत आहे. की तुम्ही फ्री आहात का बोलण्यासाठी?
मी फ्री आहे आता.
हो चालेल मग आपण कुटुंब या विषयी चर्चा करू.
हम्म हम्म.
कुटुंब म्हणल्यावर तर आपल्याला सर्व्यांनी आपण तर कुटुंबातच असतो की आपल्याला सर्व्यांना माहितच असतं कुटुंब म्हणजे काय असतं असं. कुटुंब म्हणजे हा आपल्या जीवनाचा आधारच असतो. हा भक्कम पाया असतो हा कुटुंब. कुटुंबात जस आई, वडील, आजी, आजोबा परत काका, काकू, मामा मामा हे आपले एकत्र कुटुंब असतात ना?
हम.
क आपल्याला जन्मापासून त्या मरणापर्यंत आपल्याला कुटुंबातच राहावं लागतं. किंवा कुटुंब भेट आपल्याला.
हा.
त्यातमेन सांगायला गेलं म्हणजे आपले आई वडील. आपल्या आई वडिलांशिवाय आपलं तर अर्थच नाहीये. काहीच अर्थ नाही आपल्या आईवडिलांशी कारण आपल्याला आई हे पूर्ण जग दाखवते आप ते आपल्याला नऊ महिने तिच्या कुशीत तिच्या पोटात ठेवते ती आपल्याला तिच्या पोटात ठेवते. मग ती नऊ महिन्यानंतर आपल्याला जग दाखवते. नऊ महिन्या नंतर ती आपल्याला जगात आणते. ते आपल्याला बोलायला, लिहायला, वाचायला, शिकायला सर्व शिकवते.
हम्म हम् आपले पहिली शिक्षक म्हणजे आईच.
तेच आपलं गुरु पहिले गुरु तर आपण आईलाच मानतो कारण ते आपल्याला बोलायलाच शिकवते ना? कि असं बोलायचं तसं बोलायचं असं आणि तीच मार्ग दाखवते. पुढ आणि वडिलांबद्दल बोलायला गेलं वडील राहिल्यावर आपल्याला तो एक म्हणजे ते म्हणतात ना आपल्या मागे एक ताकद उभी असं.
हम्म.
वडिलांची ही ताकद वेगळीच असते. ते आपल्यासाठी किती कष्ट करतात आई वडील. मुलांसाठी किती कष्ट करतात. कि आ आपल्या मुलांना शिकवायला किती कष्ट करतात ते. त्यांना असं वाटत की आपण कष्ट केणार आ ना शिकायला मिळेल. ते काहीतरी होतील. त्यांचा कष्टाच काहीतरी चीज होईल त्यांना फळ भेटेल. ते कष्ट त्यांच्या कष्टाचं. आपल्याला सांगायला गेलं म्हणजे आपल्याला बाप कठोरच वाटतो.
हम्म बरोबर.
माया ही कोणी परखूब बी नाही शकलय आणि कोणी बघू बी नाही शकली बापाची माया. दिसायला तो कठोर असतो पण आतून त्याच मन किती हळवाय. आणि तो आतून किती खचलेला असतो हे आपल्याला उशिरा.
हा त्यावेळेला समजत नसत. त्यावेळी असं वाटत की हे का असं बोलत? असं का रागवता सारखं हम्म.
तर वडील आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला रागवतात बोलतात. त्यांना पुढचं त्यांना आपलं पुढचं भविष्य बघायचं असतं. की नाही मी आता असं वागलो तर माझ्या मुलाला चांगलं शिक्षण भेटेल‌ तो वाईट सवयींकडे वळणार नाही वाईट गोष्टी करणार नाही. हे आपल्या आईवडिलांना वाटतं बरोबर आहे ना
बरोबर हम्म कडक वागलं म्हणजे ते वा कडक वाग वागलं म्हणजे ते अ वाईट मार्गाला ह्याला जाणार नाही किंवा सगळं व्यवस्थित व्यस्थित करणार अभ्यास आहे ते व्यवस्थित करणार
सगळं व्यवस्थित करतील ना असं वाटतं ना आईवडिलांना आपल्या की आईनी रागवलं तर आपल्याला माफ जवळ घेतो बापानी रागवलं की आपल्याला आई जवळ घेते. आईसारखी माया आपल्याला कोणीच लावू शकत नाही. कारण आई म्हणजे आपलं सर्वस्व आहे आणि आपलं जग आहे. ते तसं म्हणतात ना की स्वामी ती काही सुविचार आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी बरोबर आहे ना की स्वामींना सुद्धा आई ची गरज ला लागलेली आहे देेवतांना ही आईची गरज लागलेली आहे फक्त आपण तर मनुष्य आहोत आपल्याला तर कायम आपल्या आई वडिलांची गरज भासते. ते म्हणतो ना आपण किे लागल्यावर आपल्याला आई आठवते आपण म्हणतो आई ग तिथेच लागल्यावर आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला आई आठवते. आणि काही एखादं मोठ संकट ट आलं कि तेव्हा आपल्याला बाप आठवतो आपण म्हणतो अरे बाप रे मोठं संकट आल्यावर आपण म्हणतो अरे बापरे मग ते मोठ्या संकट संकटांना आपला बापच आठवतो कारण तो आपल्या पाठीशी उभा राहतो तो आपला सपोर्ट सिस्टम असतो बाप मोठ्या मोठ्या संकटांना तो असच हे करून देतो पार करून देतो की त्यांना असं वाटत की माझ्या मुलांपर्यंत कोणतच संकट यायला नको
हा आणि त्यांना माहितीये आपल्यालाही माहिती असतं की आपल्याला संकटात वाचवणारे वडिलच असतात आपले आपल्याबरोबर अ जेव्हा आपण खचलेला असतो मनाने त्यावेळी आपण आई जवळ जातो.
आई जवळ जातो आदर मिळणार असतो हो आणि आपल्याला कुठून कुठून मदत मिळेल आपल्याला कुठून कुठून मदत आपल्याला तर नक्कीच ठाऊक असत की आपण वडिलांकडे गेले की आपल्याला मदती मिळणारच आहे असं
हो कुठलंही संकट आलं तरी त्यातन ते बाहेर काढणार आपल्याला ही आपल्याला खात्री असते.
हो आणि ते देवतांना बी चुक लेलं नाहीये कि ती गोष्ट आहे ना गणपतीने काही महादेवांनी सांगितलं होत. कि तुम्ही जगाची प्रदक्षिणा घालून या असं कार्तिकेयने पूर्ण जगाची प्रदक्षिणा घातली आणि गणपतीने सर्व जग मानून आपल्या आई वडिलांचीच प्रदक्षिणा घातली.
बरोबर बरोबर
गणपतीलाही वाटलं ते तर देवांचे देव गणपती कारण त्यांना सर्वात मान पहिला त्यांनाच असतो त्यांनाही असं वाटत वाटत की आपलं संपूर्ण जग आपल्या आई वडीलच आहेत असं म्हणून त्यांनी खूप चालाखिनी आणि त्यांच्या डोक्यानी तस विचार की आपलं जगच आहे की त्यांच्यामुळेच आपण जगतोय पाहिलं असेल म्हणून त्यांनी गणपतीनी सुद्धा पार्वती माता पार्वती आणि भगवान शंकरांची प्रदर्शना पूर्ण जग पूर्ण सर्वस्व मानलय तस आप आपल्यालाही वाटतं की आपल्या आई वडीलच आपले सर्वस्व जग आहे असं
हो अ बरो ओ बर आणि आपल्याला माहिती हे की म्हणजे त्यांनीच घडवलेलं असत तर लहानपणापासून तर जोपर्यंत आपण हम्म आपण जोपर्यंत आपल्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत तोपर्यंत ते आपल्याला ना सगळ्यां गोष्टींसाठी भाऊ साथ देत असतात आपल्या प्रयत्नांना नाही का हे करत असतात
हो ते आई वडील कायम आपल्या मागे उभे असतात
हम्म ते बरोबर
कायम आपल्याला सपोर्ट करत असतात कायम आपल्याला शिकवत असतात कि काय वाईट होते काही बरोबर काही चूक आणि मेन म्हणजे जस संस्कृती करा करायला ते आपल्याला आईवडील शिकवतात कारण आपल्याला कशामुळे आपली ओळख निर्माण होते आपले संस्कार काही वेळा आपले संस्कार वाईट जे असले तर दोष कोणाला भेटतात आपल्या आई वडिलांचा भेट पण आपले संस्कार जरी चांगले असले तर मग नाव कोणाच येत नाही आईच वडिलानी चांगले संस्कार केले म्हणून मुलांना चांगले संस्कार एस सर
बारावी
आपण जरी वाईट संस्कार घेतले तर आपल्या आईवडिलांनाच कि मग समाजातील लोक बोलतात की काय आईवडिलांनी शिकवण दिली काय शिकवलं मुलाना असं काय संस्कार दिले
बर बाई आणि चांगलं वागलं तरी आईच आई वडिलांचंच नाव निघत चांगलं वागल्यावर
हो रविवार
कि चांगला मुलगा आहे चांगली मुलगी वेळ आहे नी व्यवस्थित आहे
आपल्या आई वडिलांच नाव निघत हे खूप कौतुकाची गोष्ट आपल्यालाही वाटते कि आपल्याला आई वडिलांच नाव निघाव की असं आणि प्रत्येक प्रत्येक आई वडिलांना असाव की आपला मुलगा मुलगी मोठे व्हावं व त्यांनी काही तरी करून दाखवावं हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं आणि त्यांची स्वप्न असतात हो बोला
हम्म म हा आणि प्रत्येक म्हणजे वडिलांना असं वाटत की जे मी केलं करू शकलो नाही किंवा मला जे जमल नाही जे मिळाले नाही ते सगळ माझ्या मुलांना मिळाल पाहिजे हम् त्याच्यासाठी की किती कष्ट करावे लागले तरी ते तयार असतात ते कष्ट घेण्यासाठी मुलांना शिकवण्यासाठी चांगल्या सोयी देण्यासाठी
ते कधीच करत नाही आपल्याला आपल्याला आईवडीलाची तसे दिसत नाही पण ते आपल्यासाठी किती कष्ट करतात हे त्यांनाच माहिती असते
हम्म मम बरोबर ते त्यांच्यातलं म्हणजे न कशाची अडचण असली तर आपल्यापर्यंत येऊ देत नाही पैशांची कशाची असली तरी त्यांच ते म्हणजे स्वतःच मागे ठेऊन मुलांचे शिक्षणाचे पैसा लावून. कामना म्हणा किंवा मुलीसाठी काही करण म्हणा तस. सगळ म्हणजे सगळ्यात पुढे ते आपल्या मुलांना ठेवतात आईवडील.
ह
त्या मुलांच पहिले सगळ व्यवस.
व्यवस्थित करता तस तर त्यांच स्वप्न असत ना की आपल्या मुलांपैकी मुलींपैकी कोणी मोठं व्हाव. काही करून दाखवाव कोणी नोकरीला कारण आपण नोकरी केल्यावरच आपल्या आई वडिलांचे दिवस. पलटात आपण शिकल्यानंतरच आपले. ‌ आई वडिलांचं नाव निघत की नाही मुल यांचा मुलगा झाला बघ. काहीतरी त आपल्या आईवडिलांचाच अभिमान वाटतो हिय ना.
हम्म बरोबर
आपले आई वडील असते तर आपण अ. ‍‌‍ काही करू शकू. आपल्या आई वडीलच नसते त आपण म्हणे या जगात तर आपण मुळीच आलो नसतो आई वडील हे प्रत्येकाला लावले. लावलेत आणि प्रत्येक आईवडिलांची प्रत्येक वेगवेगळी माया असते. आपल्या मुलांसाठी आईवडील काय करतात? किती कष्ट करतात नाही आपल्यालाही आणि कोणालाच दिसत नाही आई वडिलांचे कष्ट.
हा बरोबर आणि ते व म्हणजे मुल मोठे झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर त्यांचे सगळे. कष्टाची परतफेड होते जेव्हा ते. सेटल होतात आपल्या आपल्या आयुष्यामध्ये चांगल करतात ते बघ आईवडिलांना चांगले वाटत हम्म्.
चालेल मॅडम मग बोलून छान वाटलय.
ओके ओके धन्यवाद ओके.
ह
नाय.